हो.
हा येतोय ना व्यवस्थित.
हो बोल की ग काय चाललं आहे.
. काही नाही आज सुट्टी शनिवार रविवार दोन दिवस सुट्टी आहे म्हटलं शॉपिंग वगैरेला जाऊ
हो का.
शॉपिंग.
करतोय की आता ग हे सुरू आहे ना. अ म्हणजे मान्सून ऑपर वगैरे सुरु आहेत ते पण सुरू आहे आणि. काय झालं माहिितय मी मी शो वरती काहीतरी हे कि खरेदी केलेलं. ज्वेलरी सेट आहे ना तो खरेदी केेलेला. एक आठ दहा दिवस झाले असतील आणि. मला भारी वाटला साडेचारशे रुपयाला होता कॉम्बो सेट होता. मग मी माग. दाखवले. मी रिटर्न अजून येतोय बघा अजून आलाच नाही. दोन दिवसात रिटर्न येणार होता पण आलाच नाही बघा असं पण होतंय. तू करतेस का ऑनलाईन शॉपिंग की डायरेक्ट जाऊन करतेस.
मी ऑनलाईन तर कमी करते जसं तू म्हटली तर प्रॉब्लेम येतो कारण कधी कधी डिलव्हरी व्हायला मण ना. म्हणजे ते दोन दिवस सांगतात कधी चार दिवस लागतात आणि आपल्याला कसं म्हणजे अर्जंट जर पाहिजे असलं तर आपण त्याच्यावर डिपेंड नाही राहू शकत ना त्याच्यामुळे मी म्हणजे. जास्त करून दुकानावर जाऊनच खरेदी करते. पण मला तर वाटतं दुकानावर खरेदी करण्यापेक्षा हा जो आहे ऑनलाईन शॉपिंग चा मार्ग तो एकदम सोपा आणि सरळ आहे. असं मला वाटतं कारण की म्हणजे आपण दुकानात आहे ना. जास्त वेळ जर गेल तर ते दुकानदारलागेच म्हणतात कुठली वस्तू पाहिजे कुठली वस्तू पाहिजे विचारतात. पण आपण ऑनलाईन जर बघितला तर जसं तुम मिशो वगैरे म्हटले मी पण जास्त करून मिशोवररनच घेते तर आपण म्हणजे ते प्रोडक्ट बघू शकतो आणि त्याचे ओरिजिनल फोटो वगैरे पण असत. तिथे टाकलेले. तर ते बघून आपल्याला समजत आणि म्हणजे एकपेक्षा जास्त वस्तू आपण बघू शकतो.
तू म्हणतेस ते बरोबर आहे म्हणजे ऑनलाईन खरेदीमध्ये कसं आपल्याला खूप व्हरायटीज बघायला भेट जातो की झूम करून पाहू शकतो आणि मग ऑफर मध्ये असेल तर त्याची प्राईस पण कमी असते अ अ म्हणजे दुकानातल्या वस्तूपेक्षा अ कमी किमतीमध्ये असत ते पण दुष्परिणाम पण असतात खूप कारण एक एकदा जो दाखवला गेला आहे तो प्रोडक्ट अ प आपल्याला येईल का नाही याची खात नसते आणि आपल्याला साडी वगरे किंवा कोठताही ड्रेस वगैरे खरेदी करायचा असेल तर आपल्याला जवळून तो म्हणजे हाताला स्पर्श के करून आपल्याला तो पाहता येत नाही म्हणजे तो सॉप्ट कापड आहे की कसं खराब आहे खुप कॉटन चे आहे का म्हणजे तिथे मेन्शन केलेलं असतं पण आपण आपल्याला समजत नाही की ती अ कापडाचा कापड कसा असत असेल हा पण एक तोटा आहे.
बरोबर बरो जसं तू म्हटली आ तसं माझ्यासोबत घडलेलं आहे कारण मी ना मिशोवररन एक ड्रेस मागवलेला तर त्याचा कलर थोडासा म्हणजे फोटोमध्ये म्हणतो ना आपण की छान दिसतो अस पण त्याचे मी ओरिजनल फोटोज वगैरे पण बघितले त्या त व्यवस्थित होता तो त्यात फोटोमध्ये पण म्हणजे ओरिजिनल कलर्स दिसत होता पण जेव्हा घरी आला तो ड्रेस तेव्हा मग त्याचा कलर वेगळाच निघाला मग मला म्हणजे एकदम नर्वस झाल्यासारखं वाटलं की अरे आप पण हा प्रोडक्ट तर एवढं बघून आणला आणि हा असा निघाला मग ते रिटर्न करायचं पण खूपच झेंझट असते त्याच्यात म्हणजे पैसे आले नाही आले ती भीती असते बरोबर की नाही आणि तस दुकानात नाही आपण दुकानात गेलो म्हणजे आपण त्या दुकानदाराला स्पष्टपणे बोलू शकतो तो कि आम्ही म्हणजे असं म्हणजे कलर तर आपल्याला पाहिजे तोच भेटतो दुकानात पण जर एखादा वेळेस डफेटिव्ह पीस वगैरे निघाला तर आपण लगेच दुनदाराला दाखव ण तिथं लगेच त्या ऍक्शनातच आपण बदल करू शकतो त्याला
बरोबर आहे अगदीच म्हणजे कस हाय माहीत ह्याची शॉपिंग असते ना आपण म्हणजे मी पण जास्त करून दुकानातूनच शॉपिंग करते कारण का आपल्याला एखादा अ वस्तू घ्यायची आहे अ म्हणजे भांडी म्हण किंवा कपडे म्हण किंवा किराणाचं सामान बघ आपण प्रत्यक्षात तिथं राहून तिथं त्याला हे करून म्हणजे स्पर्श करून तो पाहू शकतो कपडा म्हण भांड्या भांड्यांचं पण बघ अ म्हणजे आपला हलका तवा वगैरे घ्यायचा असेल तर हलका किंवा साॅप्ट म्हणजे जाड हवा असेल तर तस ते ऑनलाईन प्रोडक्ट वरती आपल्याला जास्त भरोसा नसतो आणि ते दुकानामध्ये घेतल्यामुळ काही त्याची आपल्याला गॅरंटी पण असते जर खराब झालं तर आपण त्याला बोलू पण शकतो त आसं पण असत आणि आपल्याला एक म्हणजे बार्गेनिंग पण करता येतं म्हणजे कमी प्राईज मध्ये पण आपण बोलून घेत जर सपोज शंभर रुपयेला असेल तर तो प्रोडक्ट आपण सत्तरला द्या ऐंशी ला द्या असं करून त्यांच्याकडनं कमी किमतीमध्ये आपण घेतो आणि ते देतात पण आपल्याला त्यांना पण ग्राहक हवा अ असतो.
हो बरोबर जसं तू म्हटले आता की म्हणजे अ क दुकानावर वगैरे कमी करून देतात असं पण मला तर कधी कधी कसं वाटतं कि ऑनलाईन मध्ये ना असं काहीतरी म्हणजे सण वगैरे असला जसं की आता मकर संंक्रांत असली किंवा ख्रिसमस वगैरे असला तर तेव्हा काय करतात ते किंवा दिवाळी तेव्हा ते ऑफर ठेवतात भरपूर म्हणजे पन्नास टक्के किंवा सत्तर टक्के तर मला वाटतत की ऑनलाईन कधी कधी म्हणजे ऑफर असतात तर तेव्हा आपल्याला परवडून जात ते आणि एवढं पण नसतं की ते प्रोडक्ट खराबच असतात असं तर ते कधी कधी चांगले पण निघून जातात आणि आपल्याला परवडतं पण ते दुकानात जाऊन दुकानात कसं असतं आपण जर गेलो एखादी वस्तू म्हणजे ऑफर जरी ठेवली असते दुकानदारांनी त्यानी पन्नास टक्के की ऑफर ठेवलेली असते पण कधी कधी काय होतं ना की तो म्हणजे बिलावर आपलं म्हणजे वस्तूंवर जीएसटी वगैरे लावतो मग आपण म्हटलं की हे तुम्ही तर ऑफरमध्ये ठेवलं तर ते म्हणतात की हे जीएसटी आमच्या हातात नसते म्हणून तर मग ते मला तर वाटत मग कधी कधी ऑनलाईन शॉपिंग पण म्हणजे आपल्याला परवडून जाते घ्यायला बरोबर
अगदीच बरोबर आहे म्हणजे तू म्हणतेस तसे जे सण वार असतात क्रिसमस म्हण गणपतीचा सीझन म्हण दसरा म्हण दिवाळी म्हण या सणामध्ये म्हणजे फ्लिपकार्ट मिशो अमेझॉन किंवा मत्रा ह्या प्लॅटफॉर्मवरती खूप काही अशा ऑफर्स सुरू असतात आणि दोन दिवस तीन दिवस अऑप सुरू असतात त्याच्यामध्ये अ खूप कमी किमतीमध्ये पण त्या वस्तू भेटतात मग त्यावेेळेला आपण चान्स म्हणजे घेऊ शकतो की प्रोडक्ट घ्यायचा खरेदी पण कसा घरी आल्यावर तर ओके लागला तर बरं होईल असं पण आपलं असत पहिलं आणि जर व्यवस्थित नाही लागलं तर आपण रिटर्न न पाठवतो मग आपल्याला एक एकदा अमाऊंट परत हवी असेल तरी पण भेटते एक एकदा भेटते आणि एक एकदा खूप लेंथी प्रोसेस पण असते त्यांची पण किंमत किंवा नाही पण भेटत मग खूप त्यां कस्टमरला कॉल करावा लागतो असाच एकदा किस्सा झालेला आमच्या मिस्टरांनी गाडीचा कवर्ह मागवलेला होता अ होल पावसाळा होत आला तरी पण त्यांनी आम्हाला कवर हवा होता तर तसा त्यांनी पा हटवलंच नाही आणि त्यांनी दुसराच पाठवला आणि आमच्या गाडीला तो बसत नव्हता आणि आमच्या मिस्टरांनी तो रिटर्न केला आणि त्याचे पैसे पण रिटर्न त्यांनी घेतले नव्हते आणि त्यांना सांगितलं की तुम्ही हा आम्हाला कवर नवीन द्या त्यांनी पूर्ण होल पावसाळा होत आला तरी पण तो कवर त्यांनी अवेलेबल करून दिला नाही मग आमच्या मिस्टरने असं कंटाळून एकदा त्यांना फोन केला आणि त्यांच्या वरच्या साहेबांना ओरडले तुम्ही असं करता का ग्राहकाांचे असं तुम्ही पैसे घेतता तरी पण प्रोडक्ट का देत नाही अस मग ते त्यांच्यात पण थोडा शाब्दिक वाद पण झाला पण अस त्यांना तक्र केल्यानंतर कस्टमरने मग त्यांनी लगेच तो जो आहे ना अ म्हणजे गाडीचा क्हवर त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी आम्हाला परत दिला म्हणजे पाठवला म्हणजे असे पण होत ऑनलाईन शॉपिंगमध्ये
हो नक्कीच आणि जसं तू आता म्हटले ती ऑनलाईन मध्ये खूप म्हणजे तक्रारी नोंदवायला वगैरे पण त्रास झाला असेल तसं दुकानात बघायला गेलं तर आपण पटक्यात ती वस्तू तुम्ही म्हणजे दुकानात जर आणली असते तर तुम्हाला एवढा त्रास झाला नस बरोबर की नाही
बरोबर
अजून बाकीच जर म्हणायचं गेल आम्ही अश बर्याच वस्तू आहेत की ज्या की स्नॅपडील फ्लिपकार्टवरून वगैरे मागवल्यात आम्ही म्हणजे एव्हन आम्ही तीस ती चाळीस चाळीस हजारचा लॅपटॉप वगैरे पण मा मागवला आहे पण त्या वस्त चांगल्यानी घाल्या आहेत आम्हालारी म्हणजे अजूनपर्यंत असं अनुभव आला आणि फक्त माझ्यासोबत एकदाच मी जसं तुला ड्रेसचा प्रसंग सांगितला तसं आणि सर्ववि्हसचं जर गोष्ट म्हटल्या तर आम्ही लॅपटॉप घेतला तर त्याची सर्व्हस म्हणजे ते ऑनलाईन जर घेतलं तर आपल्याला ते म्हणजे पुरवत नाही बरोबर की नाही. पण आपण तेच जर आम्ही आता दुकानातून घेतलं असतं लॅपटॉप वगैरे म्हणा तर आम्हाला दुकानावाल्यांनी तीन वर्ष वॉरंटी गॅरंटी काहीतरी असते त्यांची तर ते आम्ही लगेच तीन वर्षाच्या आता तिथं दुकानात जाऊन त्याला बोलून म्हणजे करून घेतलं असतं. पण तो एक आम्हाला त्रास झाला की लॅपटॉप ऑनलाईन घेतल्यामुळे आम्हाला सर्व्हस भेटली नाही असं.
हा हा तसं तू म्हणतेस तसं आम्ही पण ऑनलाईन वरती हच मोबाईल माझ आता माझ्या स्वतः हे तोमपल रेडमी तेरासी तो पण मी स्वतः ऑनलाईन मागवलाय मला पण चांगला लागला. परत आम्ही टीव्ही मागवलेला एक तेरा हजारचा सॅमसंग चा आलेला तो पण चांगला ला. आम्हाला टी व्ही पण आणि परंतु हे ज ओप अँपल च मोबाईल आलेत सोळा. एपल सोळा सतरा अस प्रो. नवीन त्यामध्ये आमच्या ह्यांनी पण प ते तो सतराचा प्रो मागवला तो पण चांगला लागला आम्हाला म्हणजे एक एक. असे प्रोडक्ट आहेत की चांगले पण लागतात आणि वाईट पण असे प्रसंग येतात मग त्यामु एकेदा वाटतं की ऑनलाईन शॉपिंगच नको स्वतः जाऊन खरेदी करण्याचं बरं होईल. पण ऑनलाईन शॉपिंगने काय होतं आपला टाइम वाचतो आपल्याला खूप बाहेर जावं लागत नाही. अ हे सोयीस्कर होत आणि घरून शॉ म्हणजे दुकानात जाऊन शॉपिंग करायची म्हणली तर आपल्याला तिथं स्वतः हजर राहून अ खूप रांगा असतात त्याच्यामध्ये मिक्स होऊन खूप ग्राहक असतात त्यांच्यामध्ये सहभागी होऊन आपल्याला कॉल म्हणजे हे करावं लागतं. अ बघून मग त्याच्यामध्ये पण एक एकदा त्यांनी कमी किमतीत दिलं तर बरं नाही तर मग त्यांच्यासोबत पण आपलं थोड शाब्दिक चकमक पण होते. त्यांनी दिलं तर बरं नाही तर आपण पण नको आम्ही दुसरीकडे जातो म्हणजे खूप वेळ जातो आपला एक. दिवस होल जातो असं मला वाटतं
हो नक्कीच जसं तू म्हटले आता की दुकानात आता स सनवार म्हटलं तर आपण नक्कीच दुकानात जायचं म्हंटलं तर गर्दीच असत. ते आणि आता कोरोना पाासून तर मला तर भीतीच वाटायला लागलीय. दुकाना वरेयची त्याच्यामुळे मग मी जास्त कर ऑनलाईन वगरे असं सण वगैरे आलं की मी ऑनलाईनच आधी म्हणजे प्रेफर करते कारण ऑनलाईनला सं म्हणजे आपल्याला पाहिजे तो प्रोडक्ट आपण मागू शकतो आणि आता कसं रिटर्नच्या पॉलिसी पण भरूर छान. छान आहेत. त्याच्यामुळे आपण रिटर्न पण करू शकतो आणि मिशोमध्येध्ये मला वाटतं ते रिफंड लगेच होतं. पाच पा दहा मिनिटात असं सांगतात मी काही अजून अनुभव नाहीे माझा तसा. पण मी असं ऐकलंय बऱ्याच जणांचं कि ते रिफंड वगैरे होत म्हणजे आपण म्हणतो ना की जस ऑनलाईन शॉपिंग म्हटलं तर त्याचे फायदे आहेत. तसे तोटे पण आहेत कधी कधी म्हणजे ऑनलाईन. शॉपिंग म स्कॅम वगैरे पण भरपूर होतात तिथे डिव्हरी बॉय येतात. तर काहीतरी आपला डेटा त्यांच्याकडे जातो मग ते घेतात आणि काहीतरी ओ टीपी स्कॅन वगैरे करून आपल्या बँक. कातरी कामं होण्याचं. चान्सेस असतात पण तसं दुकानात खरेदी करून होत नाही असं मला वाटतं.
अगदीच बरोबर कारण कसं आहे ना. अ ऑनलाइन शॉपिंगचे जसे फायदे तसे थोटे पण आहेत आणि अ आपल्याला एक फायदा म्हणजे दुकानात जाऊन होत की आप स्वतःला तो प्रोडक्ट पाहता येतो हा मेन मुद्दा आहे त्याचा आणि कोणत्याही वस्त. तो खरेदी करताना आपण ती काळजी घेतो कारण आपण स्वतःचे पैसे देत असतो मेहनतीचे पैसे असतात. आणि ती वस्तू जर खराब लागली तर आपल्याला खूप वाईट वाटतं जर त्यांनी रिटर्न नाही घेतली तर असं पण होतं एक एकदा
हो आणि ते ऑनलाईनला रिटर्नला खूपच झंझट करावी लागते परत दोन चार दिवस वेट करा आणि मग ते येतील मग ते देतील त्याच्यापेक्षा दुकानात जाऊन आपण पटकन जाऊन पर परत करून ती वस्तू घेऊ येत किंवा तिच्या बदल्यात लगेच दुसरी वस्तू
हो हो मी पण जास्त करून ऑनलाईन शॉपिंगपेक्षा जास्त करून दुकानात जाऊन शॉप शपिंग करण्याचा प्रयत्न करत असते खरेदी करत असते कारण आता मान्सून सेल असतात परत उन्हाळी उन्हाळ्यामध्ये सेल असतो अ आता परत अधिक मास मध्ये पण सेल होता सुरू आता मान्सून सेल सुरू आहे परत विंटलस सीझनमध्ये पण सुरू असू असेल म्हणजे अशा सेलमध्येध्ये जर खरेदी केली तर आपल्याला एखादीे कपडे किंवा भांडी किराणाच सामान वगैरे कमी किमतीमध्ये भेटत आणि त्याचा मग आपल्याला पण थोड्या बचतीसाठी पण फायदा होतो असं मला वाटतं
हो नक्कीच मग छान अनु होते आपले शॉपिंगच्या वगैरे चल मग आता ठीक
ता घरी अ जाहाज तू खरेदीला आणि मला सांग काय काय घेतलंस खरेदी करून नंतर
नक्कीच नक्की
ओके चालेल थँक यू